हॅलो! हम बोल. नाही ग बाई स्वयंपाक होतय. मला असं वाटत ब घडीमध्ये बरं का जेवण. तर की नाही आणि आता भूक पण लागली. कारण पोट दुखतंय आग. ह ना मग, पोट दुखतंय म्हणून आस आता जेवण नाही कराय आता तर भूक लागली, मग काय करायच.
आगं, जेऊन घ्यायचं. रेग्युलर आपल्या वेळा पाळायच्या. जेवणाच्या तुझं म्हन पोट म्हणजे कॉन्स्टिप्युशनच पोट दुखतय का तुझ?
म्हणजे असं वरती दुखतय.
हा ना पोट साफ न झाल्यामुळे दुखतय का आता वेगळ दुखतय.
नाही. अग ते काल पाव भाजी खाली म्हणून दुखत असं वाटतंय मला.
हा ओटीपोटी दुखतय. का?
मम्मी मम्मीचा म्हण मम्मीचा म्हणणानुसार. कि पोटातला म्हणजे असं गोळा असा रकला का म्हणून दुखत. मग त्याच्या मुळे जर समजा खालीवर पाय गेला ना आपला म्हणून पण दुखत किंवा जड उचललं ना म्हणून
पण तू आता काय जड उचलत असशील ग तुला तर म्हणजे अस. असं खूप अंगमेहनत आहे ना तिच हा ना मां खूप अंगमेहनत तिची कामं बी राहत. घतील ना आपल्या मुलींना सांग
पण आज तर नाही उचललेलं मी काही असं
मग एक दोन दिवस आधी असं काही उचललं असशील नाही पावाचं होत का.?
हा त्याच मला असं वाटतय काहीतरी. जमुन मी चार पाच पाव खाल्ले काहीतरी आणि रात्री ची वेळ असल्यामुळे मग कदाचित होत असेल त्रास नाही का.
रात्री ह वेळेला खाल्लं ना मग. म्हणून पण.
पावभजी पाह खूप लागत असतील ग तुम्हाला एवढ मोठी फॅमिली.
नाही ग बाई उरले ते दोन डझन आणले होते ना. उरले ते.
उरले.
हा.
बई आम्हाला मग भरपूर पाव लागतात जवझ्या.
नाही रे आम्हाला इतके नाही लागत पाव.
अगो त्या दिवशी आम्ही किती म किती दोन डझन पाव घेतले होते. बा बोल नवती खालील मी तुला म्हटलं. सुधार काय घ्यायला आली होती ग मलाच लक्षात नाही राहिल आता. काय घ्यायला आले होते. इडे येऊन गेले मी हादर काय माहिती काय घ्यायला तु. सग गेली ग तर. बोल ना.
मी पण असं त्या वस्तू जवळ असते बर का कारण मला माहिती असतं मी.. हे घ्यायला आलेली परत जाते त्या वस्तूकडून विसरून जाते की मी का आली ती इथं.
बाप रे अवघडच हे सर्व खरंच. अग मी लसुन घ्यायला गेली होती. झालं बाई जेवण. आज उशिरा झाला उलट केव्हा स्वयंपाक झाला. खिचडीच केली होती बाई आज. सकाळची भाजी होती थोडीशी. अगं, केव्हाच झालं तुला तेच सांगतीना स्वयंपाक केंव्हाच झाला माझा. पण यांनी ना पाच साडेपाच ला खाल्लेलंच दोघांनी. मग ते नाही म्हणत होते नंतर जेव्हा मग ती मनु आली मग कॅरम खेळायला लागले. तिघेजण मग मी फोनवर बोलते होती, हे तुला बोलले नाही का? ते झालं. मग म्हटलं आता भांडे वगैरे घासू तरी आज काहीच अभ्यास नाही झाला ना तर मी का करते. त्या बरस वेळा भांडी घासते ना मी तर लावून देते. भांडे घासताना वगैरे म थोडंफार ऐक म्हणते ना जसं ते ऐकून ज राहिलं. त्या तरी पण लगेच एक्झाम मध्ये असे ना आठवत होत थोडस..
हम्म, हम्म..
अस..
बघ मी तुला बोलली ना मला डेकर येत आहे.
तू काय कर अ सोडा बी चांगला राहत नाही ग पण मग.. ह..
म काय म्हणतात असं रात्रीच म्हणे लिंबू पाणी वगैरे नाही घ्यायचं.
नाही, नाही सोडा माझी मावशीची मुलगी घेते बाई तिला खूप त्रास होतो ना याचा पचनाचा.. अ असशी इनो किंवा सोडा वगैरे असं तिला घ्यायलाच लागतात पण ती सवय पडून गेली ग ती चुकीची..
नाही ग बाई! नाही ग याच्यावरर कंटिन्यू पण.. कारण शरीराच ना बॅरियर खराब होत म्हणे बर का.. शरीराच हा बॅरियर खराब होतं हा असा.
हम मुळात कोणत्याच गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो बाई तो.
हा, ते नाही का आता म्हणत नाही गोड लागली. म्हणून नुसते खायचीच नाही. कारण शेवटी शुगरच होणारी ना मग. असं म्हणून कस. ही कोणती चांगली नसते ती चांगली असो किंवा वाईट असो.
हम्म..
अतिरेक नाही करायचा अतिरेक नाही करायचा हा.
हम्म. तुझं ते सुटलं का.
काय नाही का गं बाई!
तुला इथे कोण आणून देत?
आणून म्हणजे आता म्हणजे तेव्हा वेगंळ पण आता वेगळं.. म्हणजे आता कंटिन्यू नाही फक्त..
हा तुमच्या घरात कोण कोण ला..
मम्मी ममी.
हम्, बरोबर मग ते तिच्यामुळे ते राहतच असेल बघ घरात. असं स्पेशल राहिलं असतं तर मग आणलं पण नसतं केलं. ना तुझ्यासाठी कास कोण मग तू थोडे स कंटाळला केला असता.
हा, मग मला स्वतःला कंटाळा आहे बर का. मग मी स्वतःच स्वतःच मग करायचं असेंल ना मग मी कंटाळा करते.
हा. मला पण चहाच आहे. हो. ! अगं, माझ बरस का आज ना मी सकाळ घरचे पुसून गेली ती बाई फक्त.. किचनची बर कर बाकीची तर एवढा वेळघडत नाही का बा सकाळीिती फास्ट आवावं लागतं
हम् बई आज दिवसभर पाऊस पडला आमच्याकडे आज पण आणि काल पण
चांगलं ना माझ्या पायवररती ओढतय गय
मी तुला बोलली नाही का तुमला काल हसली की म्ह त मातारी ऊन चालली तर आगवाई तस नसत आपण नाही का पावसा य का असत कि आपण पाय चोरून चालतो ना पाय चुरून चालतो ना हे कारण गार फर शिघून जाते ह पावसाळ्याची हिवाळ्याची पाय चोरून चालतो ना मग आपण म्हणजे ते आपल्याला कळत नाही ते आपोआपच ते नशा आवडल्या जातात
हां
ते आपल्याला कळत नाही की आपण हे कस करत तर आपोआप त्यांना अस आवडलं जात म ते पाय दुखायल लागतात.
पाय वरती वडत आहात मी तर भांड री पण ह्या तरी मला असं एकदम होते
मग माझा पण काल पायाचं पोटऱ्या आणि ते का दुखत होत्या आज मे बी दुखत
काय स्वयंपाक करताय.
काय माहिती मला अंड्याच्या भाजी सारखा वाश येतोय.
तू टेरेस वर ये का बाहेर ये.
मागच्यादारी ओठर बसली.
पोरी काय करतय पोरी झाल्या
आधी कशी आर जीवात करती.
आम्ही दोघं ना मागच्या दरी आत्ताच जस्ट मध्ये गेलो तुझा फोन आला. तर आमचं इीथ बसलेल होतो मागच्या घरी ओट्यावर मी आणि दादा. मग मध्ये गेलोच का लगे तुझा फोन आला बॉ अस.
हा.
पेपरचा डिस्कशन करत होतो.
हा.
ह नाशिकच आमची गाडी घेऊन येतो ना मग दादू पण मागे लागतय की मी पण येईन बॉ अस तुमच्या सोबत आपली गाडी घेऊन जाता येत तर मग असंच डिस्कशन करत होतो. हम्म. असं आपली गाडी आहे हे ते असं चाल होत आमचं आणि मी असाच विचार केला की जीवाला पण घेऊन जायचं का बॉ असं.
हा.
मग दादू नाही का म्हणतोय की त्याचा एक फ्रेंड आहे नाशिकला
हा.
म्हणजे ते इथेच सोबत लहान पणा पासूनच शिकायला होते तर तो आता नाशिकला पुढचं शिक शिक्षण करतोय ना मग.
हम्म हम्म.
तर मग तो त्याचा मित्र म्हणतोय की बा आपण मग सी सीएम ला फिरायला जाऊ तू येशील तर.
माय खर्च चा आट ये तिथ ते.
नाही फिरायला सहज अस नुसतं बघायला. आम्ही गेलोय ग बाई हा. आम्ही पण जाऊन आलोय मी पण एकदा जाऊन आली या
मोठयाचं काही नाही अग पण लहान मुलं झाले ना खूप त्रास येतात ग तिथे हट्टीपणा खूप करतात मग ते आपल्याला पण योग्य वाटत नाही पण काहीच नाही ग बाई महाग ड्रेस घेतला हो बरोबर आहे ड्रेस नऊशे रुपयाचा ड्रेस होता तो खूप नंतर एवढा वापरला पण गेला नाहीत पण घेतला पण खूप
हा माझ्या सासून ने माझ्या नंदीने तिथूनच कपडे आणले होते एकदा. कारण तिच स्नॅप बघितलं होत मी हा. ह मग तू युज केला का नाही.
वापरला अगं मी भरपूर वेळा वापरला पण आता मागेच पडला बा अस. खूप बापरे एवढं आहे असं तसं एवढं काय राहिलं नाही ब गेला. खूप बी वापरला बा एवढा मी पण मला ना आधीका असेना पण असे ना कम्फर्टेबल कपडे. आवडतात म्हणजे भले ते दोनशे, तीनशे का असेना पण कमफर्ट मिळायला पाहिजे.
मग माझं बी तेच ते घरी नाही का बाहेर कसेही म्हणजे कितीही आपण टाईट कपडे घालून जाऊ काही पण का घरी असल्या मला अस कम्फर्टेबलच कपडे हवे असतात.
नाही मला घरी बाहेर दोघं ठिकाणी मला असं जोपर्यंत माझ हे येत नाही ना. कम्फर्ट झोन येत नाही ना मला असं सारखं असं याच्यासारखं होत.
हो अ बाई मी माहिती का मला नाही का पाहायला सुद्धा अस जड काही आवडत नाही म्हणून मी चप्पल सुद्धा एकदम हलक्या प्रकारची यूज करते. म्हणजे एकदम मला.
थांब मी परत करते तुला कट करून कट करून परत करते.